हॅलो चहा पीलीस.
तू काय करायल्यास? काय नाही फिरायला लागले, तू?
बसले.
हां लवकर
बसलोय बाई आहे, काय करूया आता? लाइट गेलीया, कुकर लावलाय
ती लाईट गेलीया व्हय.
हम
हम्म.
मगं
काय मग आवरलीस?
आवरलो की.
हम् वर बाबा
बाबा झोपल्यात.
प्रेम
प्रेम दळायला गेलाय.
अं हुं...
मी व्हय, मी आलो घरात.
मॅगी
मॅगी हाय, मम्मी आत्ता आल्या.
अ हूं...
आत्ता मम्मी आल्या.
ह हा
अ काय?
आं
बोल की एकदा, कोणाच नव्ह आईचा आला वाटतं फोन, बरी हायस? आ, मग
काय नाही बघ तूज्याकडं.
माझ्याकडं व्हय
हूं.. काय नाही बोल काहीतर आता
हा मग
काय.
प्रार्थना केलीस.
प्रार्थना केली की.
ह... मग कागलला जाऊन काय करून आलीस?
तू केलीस?
मी केलं की
कागलला गेलो, पाऊस पडलता तिकडं. मग हळुहळू गेलाव, पोचला. व चा पिलाव.
भेटलाव, बसलाव थोडं.
मग अबजी काय म्हटंली?
आजी काय म्हणत्या बरायसा काय?
हम..
मम्मी कशी आहे?, घरातली कशी आहेत?
हं पनू दिदीचं बाळ बरं हाय? घेतल्यालीस
आं
घेतल्यालीस.
मंग घेतलो की.
हं.. पंनु दीदी काय म्हटली तुला?
पनुदिदी काय म्हणत्या बरी हायस काय, कधी जाणारयास केरळला.? काय करणार आहेस पुढं? हुं.. सांगिटलो मग तिला मी काय करणार आहे ते.
हुं.. सांगितली असशील लगीन करणार आहे. नाही सांगितली नाहीस, नाही व्हयं का गं?
आ
का, गं.
तिने काय घेऊन येत, तिने काय घेऊन येत नाहीत का लग्नाला?
घेरून मोठ्या घेउन म् हणायचं सांगणार खरं..
तुम्ही कसं असं म्हणजे
मी म्हणाल ना.
हा,
मग आपी काय म्हणली नाय?
काय नाही म्हटली, मी इथच आहे बरंय? चा झाला? ह हा हा बोल.
आपी काय म्हणली नाय?
ते काय म्हणत्यात
हम्
काही नाही बोलली आत्ती.
हा
हम्म
आपी बोलली नव्हं.
आं
आती बोलली ना?
बोलली की आतू, कधी आल्यास काय कराल्यास आलीस मम्मीये घरातले विचारा ते काय करालतीस म्हणून.
हम्म
मानी
काकू काय म्हणली?
काकू भेटलो तिला, जरा चा केली, मॅगी केली.
हम
जाय खाल्ला होते.
काय?
जरा बोलत बसलाव घरच्यांसोबत.
हम्
आणि आलाव विचार कराल तू काकुला सांग काय. म्हटलं ना राहून दे म्हटलं, नको आताच.
मेन काकू गं, तुझी काकू सांगायला पाहिजेस की. काकुला मेन सांगायला पाहिजेस की.
टाइम आल्यावर सगळ्यासनी सांगणार आहे.
हम् हम्
हं
मग आणि तुझा पप्पा?
पप्पा होतीत की. कामाला गेलतीत वाट, आलतीत हुतीत कि हम्म
काय म्हणल नाय पप्पा?
काय म्हणत्यात?
हम्म
काय नाय बोललीत.
हं हं मग आजा आज्जा आज्जा
आजा आहेत की आजा ते आजांचं जरा डोळ्यांचं हे ऑपरेशन करायचं वाटतं ते मोतीबिंदू झालंय डोळ्यात लई
व्हय
कायच दिसना गुडघ्यानं तर चालाय तुला त्यांचे अंग कमी आणि पॅन्टच पतन झाल्या त्यांच्या अंगात पूर्ण काठी झाल्या
व्हय खात नाहीत गं
व्हय सगळी मा काय अंगात मास जरा पण नाही भेटणार तुला
हा
सगळं चेहऱ्यावर चेह चेहऱ्यावरच चमडं पडलय खाली
हम् खराब झाल्या असतील.
खराब झालय पडल्यालीत वाटत परवा
व्हय हा या सागऱ्याला काय काय झालं येऊन राहावं नाय तर करावं त्यासनी अ घरकुल काढून घेतल्यात आणि राह करून घालायला येईना व्हय.
अ हं काय माहित आता?
हं बाकीचं असतंय
मामी
काय नाही ना
हम्म तू गेलती गेली नाहीस बाहेर
बाहेर गेलो नाही ग कुठं जातुय गेलोच नाही घरातच हाय
आ हा
नाही ये
आं
नाही गेलो उद्या उद्या नाही उद्या नाही परवा दिवशी
आ म
सोमारी सांगावचा काय नाही फोन आला काकाचा तेवढा आलता की ती एक चिठ्ठी मागी तलेलं नाही डोळ्याची ते पाठवलेलीत.
अ हं हुपरीचं
काय नाही हुपरीचं काय फोन आला नाही.
आ हम्म
येईल की आता आल्यावर बोलायचं व्हय नाही. हम्म मग आल्यावर बोलायचं आता येईल की आर्यननं गाडी घेतल्या त्याच्यासाठी जायचं कि आता बघायला.
काका पैसा नाही म्हणून म्हणून काय सुट्टी देईनातकी.
हो ढीगं पैसा पैशे नाही म्हणत त्याच्याकडेच पैशे लई असत्यात ग.
आई म्हणा लागल्या ह्याला घेणार नाही त्याला घेणार नाही तिकडंच चालल्या कि सरळ
हम्म तसंच म्हणत्या ती गं आई आईनं दहा हजार रुपये भरले नवीन घेतली गाडी.
हफ्ताने का काय?
त्याने का दहा हजार रुपये भरली.
हम्म.
हम.
म्हणून म्हटलं आता घेतल्या की गाडी ये म्हटल्या की गेल नाही.
म.
हम.
काय ना म.
हा. मग काय करणार
जाणारेस?
जाणार आहे की सोडयचं नाही चर्चला जायचं आपण प्रार्थना करायचा आणि यायच. देवासाठी जायचं कुठल्या मनुष्यासाठी जाणार आहे. हम देवा तुझ्यासाठी ते आलं तर तुच आमच्यासाठी दार ओपन कर जर आमच्याकडे बुरी नजर नी बघत असतील तर तू त्यांचाताबाई तू त्यांच झाड घेणार त नाही.
हो.
आपला आपण जायच. प्रार्थनेला चांगलं तेवढं घ्यायचं वाईट असं तेवढं सोडून द्यायच.
हा.
काय नाही व.
निवांत.
निवांत चालू आहे.
हा नाहीय अ निवांंत.
निवांत चालय म्हंटलं.
ह घारी कानायची, रिपोर्ट आणली का?
रिपोर्ट नाही आणला रे बाप.
अरे बाबा काय करायचं. असंच का डॉक्टर कसेच चेक करते ते चेक करते कि तो.
डॉक्टर कावाल तुम्हाला सांगडलं कधी नाही आलायचं कधी म्हणस.
हम्म जायचं कोण.
लाईट गेल की काय.
लाईट गेले ना.
लव कसं काय गेलं म्हणा पाऊस नाही काय ना.
गेल्या मग दहा दहा पाच प दहा मिनिटं झाली.
दहा तास.
अगं दहा पंधरा मिनिट म्हणालो होतो मी.
काय घे ना ना कसं काय काय करत.
काय आता गेली अशीच घाल तिथं. जाते तशी जरा जरा जरा. मग,
अं,
मं,
काय नाही म्हटलं, बाबा नाही के कि काय, अ हा
माहित आहे, तुझ क सध्या काय? ह,
उदरं कमी आयलेत
अली की बाई तीनच होती ती, तीन काय चार मारलीत की वुड्यानं मारलाली ला पाटपिट पाटपिट
आली,
अली कि लाईट आता.
आ,
हम्, आली लाईट.
तिकडं काय मशीन सुरू झालं नाही म एक कारखान
अ तो ते त एक कि.. हा तर दहा पाच मिनिटच होत्या, पण खड धड, धाडधूडड धाडधूडड, धूड- धूड.
हं, हं, हं
हं, पाऊस जरा पडला नाही, आज जरा पडलाय पाऊस.
आता आहे ना बारीक आला आहे.
होय पाऊस पडायला पाहिजे. नाही तर महागा असल होणार आहे. हम, पाऊस यायला पाहिजे.
याला लागला पण अजून नाही सुरू झाला वाटंत.
हम् आता म्हातारा चालू झाला अशी
आ, हा, हा. पहिला कसला पाऊस पडतो, तर नावं फक्त उंदीर का काय हत्त ते कसला -कसला बेडुक, हत्ती का
अजून आता बेडुक, हात्ती ये ना लाग
म्हातारा, म्हातारी, तरुणी काय -काय
तर न झालं आत्ता, आता म्हातारा लागला वाटतं भवतेक हा
स्टार्टिंग कुठल्या पासुन ब होते?
अं, मेन रोड
मे, मे रो, आ हा
मिरगा पासून चालवते.
आ,
तर म मिरग मी पडला नाही, आणि कुठलाच पडला नाही ज असं पडपतीपणार तेवढाच दोन -तीन दिवस, म्ह ते पुरावर -पुूर, पुरावर-पुर यायले. काधि पावसायला पाहिलयं
अ काय मागच्या च्या किती दोन हजार एकवीस मध्ये का विस पावसा पूर्ण कोल डुबले माहित आपण घरात होतो, मी इकडे होतो माहिती तेव्हा.
होय,
काय पाऊस पडलेला रे बाबा
असा पाउस आला पाहिजे गं.
पूर्ण इथं आंबेडकर गल्ली पर्यंत हाय इथं पाणी सो गावन गाव बुजल्याल बाहेर जायची पंचायत
होय पाऊस पाहिजेच ग तर पाणी पिक पिकणार अगर नाही पाऊस पडला तर पीक कुठल आल कुठल देणार आहे धान्य आपल्याला
वाय
हम् पाऊस पडायला पाहिजे बाई
होय
पडल पाऊस पडल्या शिवय काही नाही आता खर
हा
नाही तर एवढी महागाई होणार आहे ढिग महागाई होणार आहे.
ऐकत काय पाऊस पण चांगला वाटत नाही बाई?
हा तेवढच जरा पडून तेवढ घात यायला तर पाहिजे. तेवढे फिरणे केली ते उघून तर यायला पाहिजे की.
होय
पाऊसच नाही ये
हम्म मग आता पेरणी केले लई पाऊस पडला तरी वाहून जालना मग त्यांनचा काय फायदा हा
व्हाऊन जात नाही आता पेरणी आता आले असते ते एवढी एवढी पिक अ हात हात भर पिक असतित आता आता ते हेला मृगाला फिरलीत किने मिरगाला आणि बेंद्राला एगा पंचमीला ते गणू बि कायती करना नागू बि त्या क्याळेंच्या खाली आ त्याला झाड येतात एवढी एवढी एवढी एवढी काय आलेच नाही आता कुठलीच रोप
होय तुझी मैत्रिणी परवा दिवशी नाग घेउण आलती बाई ईकडे फिरायला.
घ्यायचेय का बैल बैल बैल हम् बेंदीर ना आता येईल बघ गणपती तर ये काय ते नागोबा पश्चिमीत ग
हम्म नागपंचमीत हम्म
पचन करायला काही नाही पहिल्यांदीच तिला बघितल का करत नाह्वती सून आता करायलीये वाटत
हम् परवा दिशी बाटला सोपाद घेऊन फिरायला आलती
हम्म एकतस एकत्याच जुंधळ्यावर